हॅलो आत्ता आला आवाज.
हा हा पहिल्यांदाच राहत नाही गं.
हां हां हां.
हम्म.
आक्का ऐश्वर्या अ एम अ इच्छलकरंजी मध्ये जेस ह्याला हात करंगला जे डांगे कॉलेज आहे ना तिथं बघ एम कॉम ला ऍडमिश न घेऊया असं म्हणाय लागलोय मी आपण दोघी.
हम्म.
मग घरी जरा असं भाऊजींना वगैरे विचार आणि ऍडमिशन करूया काय तुझं काय विचा
तिथं मी ऍडमिशन केलं होतं डांगे कॉलेजला काय
हा.
एम कॉम ला पण कसं होतय अ जे काही बेसिक नोट्स आहेत बघ ते आपल्याला मिळतात. अ म्हणजे जे बाकीच्या विषयांच्या आहेत ते आ जे थेरी थेरी सब्जेक्ट आहे ते काय आणि जे प्रॅक्टकल आहे बघ त्याच तुला काय मिळत नाही जरी पण मिळालं त्या सरांनी आपल्याला नोटस जर दिले तर त्या आपल्याला काय समजत नाही.
हम्म.
मग माझं काय म्हणणं आहे अ आता हे अ जे हे शाहू कॉलेज आहे बघ कोल्हापूर मधलं तरी तिथं विद्या आता जाणारच आहे ना तर म ती म्हणा लागली की मी सगळं व्हिडिओ वगैरे करून पाठवते त्या मॅडमांचं ते म्हणून तर म आपण तिथं बघूया म्हणा लागले मी.
म्हणजे कसं आता आपण एवढं आपलं बी कॉम झालंय सर्टिफिकेट हाय प्लस तुला पण आहे की म्हणजे चांगली टक्केवारी तशी मला पण आहे. मग मी माझं पण आता कसं माझा पार्ट टाइम जॉब चालू आहे ना. म मला एवढं काय नाय आहे गं पेमेंट तिथं.
ह ह ह,
सहा हजार आहे फक्त महिन्याला. ग एवढं एक महिणार आबायच आणि सहा हजार मिळणार. त्यापेक्षा पुढं काहीतरी शिकून. आता असं पण विद्या आहे.
हा तेच की मी पण तेच म्हणाले ते आहे तिथं. तर ते आहे तोपर्यंत हा. चालते की आणि मी पण काय म्हणाले ती तिथं. तिथं आहे तोपर्यंत आपण आपला पण फायदा करून घेऊया ग आणि अश''--'' आपली मैत्रीण त्याच्यामुळे आप म्हणजे सगळ आपल्याला देईल नाही नोट्स वगैरे. तरी म्हण काय जरी आपल्याला अडचण आली तरी ती आपल्या सोबत राहील.
के तिला सहज हा. तिला मी परवा जस्ट फोन केलेला ग सहज. आठवण आली म्हणून ती मला म्हटली की एवढं तुला चांगले मार्क. कसून तू कशाला अ एवढ्या कमी पगारामध्ये काम. करतीस अस म्हटली मी म्हणल अ घरात बसण्यापेक्षा तर बर नव्हे. घरात बसून तेतरी कोण देणार आहे काय हा. आणि मला फुल टाइम क केला असत मी सोड खरं कसं पोरगीला. पण वेळ देणं महत्वाचं आहे आता.
होय की होय.
हा, म्हणून मग मी पार्ट टाइमचा विचार केला ग.
म
मग आता असं पण पार्ट टाइम मध्ये दुपारी दोन नंतर घरीच असतोय ना. दुपारी दोन नंतर थोडी रेस्ट करून अभ्यास पण करता येतोय.
होय होय होय बरोबर आहे.
हम्म मग तू पण जरा विचार कर बघूया आपण ह्या वर्षी करूया मग. म्हणजे कसं अजून दोन वर्ष कॉलेज झालं कि म नंतर आपण. आपण ट्रेनिंग वगैरे घ्यायला अजून दोन तीन वर्ष लागणारच ना. मग त्याला पण काहीतरी एज लिमिट वगैरे असणारच की ग.
होय होय. ति काय मला माहिती नाही आपण सगळं तिला विचारय की विद्याला. तिला जरा ह्या सगळ्यातला जास्त अनुभव आहे ग. आणि एम कॉमच्या बेस व तुला कुठल्या पण कॉलेजमध्ये ल लेक्च''--'' चरर साठी म्हणून मिळतय ग जरी तू विद्या विद्या आहे. त्या कॉलेजमध्ये जरी तू हे केलीस की ट्राय केलीस क नाही ती मला काय म्हणली माहिती आहे काय. जर म्हणजे अश्विनीच एम् कॉम बी कॉम झालं असतं क नाही. मी माझ्यासोबत तिला घेतलं असतं म्हंटली ते ह्या कॉलेजमध्ये.
हा अगं होता की ग प्लॅन एम कॉम करायचा. असं पण मी दोन वर्ष घरातच होतो बीकॉम नंतर. पण पप्पांचं कसं म्हणणं की ज''--'' त्या वेळ लग्न झालेलं बरं असते कशला एवड म्हणजे प्''--'' पप्पा कस असं जुन्या विचारायच्या आहेत ना.
अ नाही त्यांच्या परीन बघितलीच तर ती गोष्ट बरोबरच आहे ग. त्यांच्या कलेने विचार केले तर त्यांनी बरोबरच विचार केला. ते बरोबर आहे सोड पण माझं म्हणणं काय हाय सांग आपण ज्यावेळी शाळा कॉलेजमध्ये होत की नाही त्यावेळी आपल्या आपल्या आई वडील म्हणजे आपली मम्मी बारावी झाल्या म्हटलो तर त्यावेळेला म्हणजे बारावी झाले असं की त्यांच्या काळामध्ये होय बारावी झाले असं होतं. आणि आपल्या काळामध्ये बारावी झाले म्हटल्यानंतर अ काय म्हणजे एवढी व्हॅल्यू नव्हती ग
नव्हती.
हा तेच की आणि मग नंतर आपण आता म्हणजे आता आपण ग्रॅज्युएशन केले तर आपल्या ह्याच्यामध्ये ग्र्ज्युएशनला लई म्हणजे आपण ज्या जनरेशन मधे होतो तर त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशनला लय किंमत आणि ज्यावेळी आपल्या पोरी मोठ्या होतील त्यावेळी ग्रॅज्युएशन ला पण काय किंमत राहणार नाही गं
हा बरोबरचय आणि आता मी का म्हणतोय तुझ्या पण पोरी मोठ्यायता त्या आणि माझी पण पोरगी मोठीय आता त्यामुळं असं काही त्रास देणार नाहीत त्या आता आपल्याला आणि आपण त्यांना समजावून सांगितलं तर ते ऐकतात आता
हम्म त्रास द्यायच त्यांनी काय त्रास देत सोड आश्विनी पण आपल्यालाच हे व्याप आणि ते जम तय का हे बघ बघायला पाहिजे कारण की मला गेल्या वर्षी तस बघाल
तर आपण त्यांना खायला घायला लागतय म्हणजे बाकी सगळ्याच गोष्टी कि ग आंघोळ आली हे आलं ते आलं बाकी सगळंच झालं ना आता कसं ते स्वतः स्वतः करतायत त्यामुळं आपल्याला वेळ एक्स्ट्रा मिळ व्हय आणि आपण त्यांना समजून पण सांगू शकतो की बाबा मी पण काॅ कॉलेज कराय लागलोय म्हणज त्यांना पण ज होऊ दे असं मी म्हणते ग आणि पण कोणासाठी करणारय त्यांच्यासाठी करणारय
आणि नाही आत्ताच्या पोरींनाय की नाही तू एकदा सांगितलंस की नाही लगेच त्यांना समजते की आपली मम्मा आपल्यासाठी कराय लागल आपली आई आपल्यासाठी करायला म हे शिकून म्हणजे आपण आप पल जस महत्वाचय तसच हिच पण महत्वाचय ते आता माझ्या पण पोरी म्हणजे असं मी काहीत काम करत असलो की नाही स्प्रॄव्हा म्हणतात सायश्याला सायु आईला त्रास जाऊ नको आ तिजं काम चालूय मग ती पण गप्प बसत्या म्हणजे आपल्याला तेवढं डोकं फोडून घ्यायची गरज नाहीय की अग करू नका करू नका असं म्हणत पोरींना दिस समज असत्याच ग आपसुकच येत्या त्यांच्याकडे ती समज
होय आणि कसंय आता तू पण बघ म्हणजे तुझ्या दोन्ही मुलींची किती हौस केलीस फोटोशूट म्हणं किंवा बड्डे म्हणं किंवा बोरन्हान म्हणं
हम्म
असं आता मी पण बघ आता तिजा वाढदिवसय चोवीस तारखेला मी पण ऑनलाईन एक हे घेतलय मॉम डॉटर साठी मॉम डॉट नसतय का ग वन पीस? त्याचा वनपीस घेतला आजच आलंय ते पार्सल हा मग आता ते अ आता पाऊस नसतो त्या दिवशी रंकाळ्यावर जाऊन फोटोशूट करणाराय उद्या किंवा परवा म्हणजे कसं हे दिवस परत येत नाहीत ना गं आणि ती छोटी असतानाच छान वाटतय फोटोशूट करायला जरा मोठी झाली की अ हे वाट ते ना म्हणजे त्यांच्या ती करतात काय करायच त्या
तसं नाही म्हणायच आपण तु तिची काय इच्छा आहे बघायच कराय जरी ते किती काम मोठे होई ना अस त्यांची इच्छा आहे पण करत राहाचं बुक ते
आता
आता माझ्या पण फोरगीची काय इचछा आहे सांगते
फोटोशूट क इरत
हा हा हा हा
माझ्यावरच फोटोशू केलेलं तिचं त्याच्या आधी का आमला झालंच नाही करायचं मग दीड वर्षाच असताना जावळ करायचं होत म्हणून ते केस केसासाठी केला होता म त्यानंतर मागच्या वर्षी केला मग ह्या वर्षी तिला तीच आता इंस्टाला रील वगैरे बघून म्हणत कि मम्मा मला असं फोटो काढायचं माझं तसं फोटो काढायचं असं ती म्हणते ग ह आता ते रील नाही ब रील आहे बघ कि पळत पळत जातात आणि कपकक असं त्याच्यामध्ये कॅन्डल असत किती वर्षाचा बड्डे असत तो आणि तो काढायचा आणि दुसरा पुढच्या इयरचा लावायचा ते तिला लय करायचंय
ते पण आले ते असं फोर व्हीलरच्या पुढं बसलेलं असते बघ अस बन पीस घालून आणि मग ते स्प्रे न घेतात आणि मग ते वायपरण अस पुोसले जाते ते पण ल बरे आमच कृवा म्हणाले बाबा माझ्या पण बड्डेला मी असं ट्रॅव्हलर बसणार ना म्हणत ते ह
ह आता कस असं एखाद आपण अ काय म्हणतात त्याच्यावर असं आवडतयचं बगल घालून अ कड फुकायची आणि का आपल्या आता यार
ह
मला वाट ह्या पंधरा वीस दिवसातच बघाल मी हा
हा आणि तू इं्स्टाग्राला वगैरे बघकी तुझ जे डोक्यात विचार असताती नाही सारख क त्या जस रले येतात व दुसऱ्या दिवस सकाळी
तेच येत ते तेच येत ते
हम्म
अगाला वस्त कुठं काय होतं काय गं
हे आपल्या नुसता केकून वाढदिवस केला तर आपण ल खूशण
तर अगं आपल्याकडे लग्नापर्यंत मोबाईल पण नव्हते
हो
ह क नाही
होय मग काय तर आता दहावीच्या पोरन पोरीना मोबाईल असते. दहावीच्या आता तसं बघायला गेलीस तर जे सिटी लेव्हलला राहतात बघ. त्यांच्याकडे तिसरी चौथीच्या पोराना त्यांचा त्यांचा मोबाईल आहे. का तर ऑनलाईन अभ्यास अस- त्याना ऑनलाईन अभ्यास असतोय म्हणून. तर त्यातनच सवय लागतात ग तुला सांगू का? जस की हे काम चालू झालय - तस माझ्या पोरींचा मोबाईल लई कमी झालाय. व्हय तर म्हणजे मी- माझं काम तर चालूच असतय त्यामुळ- पण देत नाही. आणि त्यांच पण अस म्हणणं येतय की- हम्म.
काल म्हंटलं- कि बाळ माझं काम चालू आहे मोबाईल वरती. आणि तू मोबाईल मागू नको. म्हणून. मग ती नाही मागितली आणि मग तिला जास्तच बघटलं मग माझा ऑफिसचा माझ्याकडेच असत- - तो ना? मग मला म्हटली पाच मिनिट मी ऑफिसच्या फोन मध्ये बघतो. मग बघ म्हंटलं. आत्ता पण ते- बघाला बघ. नाहीतर मग सारखं मम्मा मम्मा करत बसतेया.
हम्म. आणि काय मग? बाकी निवांत? मम्मीकडे गेलता मगाशी?
होय. निवांत बघ. चाललंय जेवण करायच. हा हा.
हा हा हा हा ह.
मी पण जाणारे आता. आद्विकाचा बड्डे ह्या वर्षी तिकडच करायचं प्लॅन चाललाय ग.
हा हा.
हम्म. म्हणजे पप्पा काय म्हटले? आता मागच्या वर्षी तिकडं केला. एक वर्षी इकडं करूया. माझी इच्छा आहे अस बोलले. मग आता तिकडच जायचं. आणि शनिवारी सकाळी लवकर यायच.
हम
मग पिल्लूला दोन दिवस राहिल तिथं.
हं. हं. हं. हम्म हम्
बाकी काय मग? तुझं जेवण?
माझं जेवण, आम्ही जरा येताना बाहेर खाऊन आलोत मगाशी. तर आता काहीतरी करायचं. बघूयात का-
हा हां.